हो हो,,, येतोय मॅम,, माझा आवाज येतोय..
काय द्यायची गरज होती आज्जी ऽऽ हो हो हो येतोय,,, ऍक्च्युली ना,, मला तुमच्याशी दहा मिनिट बोलायचं होतं. अऽऽअऽ सणाबद्दल म्हणजे जस की मकरऽऽ सणांबद्दल माहितीच असेल,, तर त्याबद्दल मला तुमच्याशी दहा मिनिट बोयचं होत, तुमच्याऽऽ कडे दहा मिनिट टाईम आहे का..
हो हो, मॅम आहे,, बोला ना, बोला, हा
हा,, तर आता बघा तुम्हाला आपले जे,, हा भारतात विविध प्रकारचे जे सण आहेत.. त्याबद्दल तर तुम्हाला माहितच आहे.. मगंऽऽ खूप मोठे, मोठे सण आहे.. दिवाळी आहे, दसरा आहे, रामनवमी जन्माष्टमी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गणेशोत्सव वगैरे आहे.. मकर संक्रत आता मग, मला या मध्ये ना मकर संक्रां त्या विषयाबद्दल तुमच्याशी चर्चा करायचीय.. म्हणजे आमच्याकडे कशी साजरी केली जाते वगैरे हे मी सांगते तुम्हाला.. तर आता म्हणजे मकरऽऽ मकर संक्रांत हि ना,,, आता तुम्ही बघताय सगळे सण जे असतात. ना तिथीप्रमाणे म्हणजे आता आपण दिवाळी बघतो,,, ऑक्टोबर मध्ये कधी येते, कधी नोव्हेंबरमध्ये येते. पण जी संक्रांत आहे आपली ती कधी पण अस म्हणजे,,, ऑब्झर्व करा जानेवारी महिन्यातील चौदा किंवा पंधर या दोन तारखांमध्ये ठरलेलीच असते की मकर संक्रांती त्या दिवशीच येते. आणि अऽऽम्हणजे आपला जो सूर्यय त धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला ना मऽऽ कर संंक्रांत असं म्हटलं जातं.. आता ऽऽया दिवशी ना वेगवेगळे म्हणजे बघा,, अं मकर संक्रांतीच्या अगोदर ना भोगऽऽ नावाचा एक म्हणजेे अंऽऽ एक आपण भोगी नावाचा एक सण साजरा करतो.. त्यामध्ये ना आपण बाजरीऽऽ ची भाकरी आणि वेगवेगळ्या ज्या भाज्या असतात जस की गाजर,, अं ऽऽवांगी आणि म्हणजे मटार वटाणं वगैरे. अशे विविध प्रकारच्या ज्या भाज्या असतात.. त्या. मग त्यांची मिक्स भाजी केली जाते, अऽऽरव्याचा भात केला जातो आपला.. साधा भात केला जातो,, अस विविध प्रकारे म्हणजे तिथ कांद्याची अ ऽऽपात
रव्याचा नाही मॅम,, अ रहाळ्याचा हळ्याचा रा राळा असते माजे राळ्याचा भात बनवला. जातो मॅम,, रव्याचा नाही,, हा.
कस आहे, म्हणजे मला एवढं नॉलेज नाही हो,, मी अनमॅरिड आहे,, ना मग...
हा,, ओके ओके असूदे असूदे ईटस ओके,, तसं काही नाही, मॅम.. अ ऽअस दे चालू,, कॅरीआॉन करा म्हणजे तुम्ही चालू करा तुमचं बोलणं..
हा तर अशा प्रकारे जे,,, म्हणजे असत ना भाज्या वगैरे,,, त्यामध्ये असतात ना त्या दिवशी.. कि ज्या स्त्रिया असतात त्या सकाळी लवकर उटतात,, भाकरी बनवतात खूप साऱ्या.. आणि शेजारी एकमेकांना म्हणजे वाटतात,,, त्यावेळी हळदी कुंकू वगैरे लावतात.. म्हणजे तो सण त्यावेळी आनंदाने म्हणजे साजरा करतात मग दुसऱ्या दिवशी जे असते ते मकर संक्रात असते आता मकर संक्रांतीच्या दिवशी ना अं तिळगुळ वाटतात म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असा संदेश जो आहे शेजारी म्हणजे एकमेकांना दिला जातो आता तिळगुळ घ्या तुमी असं म्हणाल ना तर तीळ आणि गुळ आता जानेवारी महिन्यात तर खूप थंडी असते हे तुम्हाला माहितच आहे तर तीळ आणि गुळातून ना खूप उबदारपणा म्हणजे हे पदार्थ खाल्ले की थोडंस आपल्याला उष्णता जाणवते म्हणून त्यावेळी तीळ आणि गुळ यांचा जो एकत्रितरित्या पदार्थ तयार होतो ना तिळगुळ त्याला तो आपण त्या दिवशी आणि त्यानंतर तुम्ही एक बघितला अशीला की आपण त्या दिवशी म्हणजे नेहमी अशुभ मानला जाणारा काळा हा रंग म्हणजे काळ्या कलरची वस्त्रे साडी ड्रेस काही असे त्या दिवशी आपण म्हणजे त्या दिवशी मकर संक्रा तिला आपण त्याला खूप महत्त्व देतो म्हणजे आपण त्यादिवशी काळी वस्त्रे परिधान करणे शुभ मानलं जात आता तर याच कारण काय तर आता बघा मी तुम्हाला पहिलाच सांगितलंय की जानेवारी महिन्यात खूप सारी अशी थंडी असते आणि काळा रंग असा आहे की त्यातून आपल्याला खूप उबदार पणा मिळतो म्हणजे हा बरोबर म्हणजे ते ऊबदार पणा मिळतो म्हणताना आपण त्यावेळी काळी वस्त्रे आपण म्हणजे परिधान करतो तर हे त्या वैज्ञानिक कारण आहे म्हणजे शास्त्रानुसार आपण काय म्हणतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ना वैज्ञानिक कारण पटेल असच नाही मग काही लोकांना धार्मिक काहीतरी गोष्टी सांगून मग त्यांना त्यात चेंजेस करावेत म्हणजे ते काळा ड्रेस म्हणजे काळी साडी घालावी म यासाठी हे असं कारण दिलं जात की घाला त्या दिवशी हा सण आहे म्हणून मग अशा रीतीने आपण तिळगुळ वाटतो आणखीन एक सांगायचं गेलं तर ना पतंग देखील आपण त्या वेळी उडवतो म्हणजे पतंग उडवण्याची किनाही स्पर्धा देखील काही ठिकाणी घेतली जाते सकाळच्या वेळेत आपण पतंग उडवतो तर आता आपण पतंग का उडवतो ह्याचं पण एक वैज्ञानिक कारण आहे म आता म्हणजे मी तुम्हाला सारखं सांगतच आहे की थंडी असते त्यावेळी मक मकर संक्रांतीला तर मग सकाळचे कोवळे ऊन आपण घेणे खूप चांगले म्हनले जाते तर आपण त्यावेळी ना सकाळी सकाळी पतंग उडवणं म्हणजे पतंग उडवण्याच्या निमित्ताने आपण ते सकाळच कोवळं ऊन घेऊ शकतो म्हणून त्यावेळी पतंग उडवण्याची स्पर्धा असते त्यावेळी तिथे घेतली जाते मग अशा विविध पद्धतीने आपण ही संक्रात साजरी करत असतो शेजाऱ्यांच्या घरी जाऊन एकोप्याची भावना निर्माण कर करू म्हणजे करतो आपण आणि एक असतं बघा ते बोरन्हान असतं म्हणजे लहान मुलांच केलं जातं त्यांना चिरमुऱ्यांची अंघो घातली जाते वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन वगैरे केल जातं म्हणजे अगदी लहान मुलांपासून जी वृद्ध वगैरे आहेत त्यांच्यासाठी हा सण खूप छान पद्धतीने साजरा केला जातो तर तुम्हाला अजून मकर संक्रांत बद्दल काही म्हणजे अं आहे का माहीत
हो म हो हो नक्कीच म्हणजे आपल्या भारतातला म्हणजे असा सगळ सगळे जण आतुरतेने वाट पाहत असणारा हा सण मॅम कि आपण म्हणजे जानेवारी महिन्यात जस की तुम्ही म्हणला की जानेवारी चौदा किंवा पंधरा तारखेला हा आपला जो काही सण आहे तो येत असतो मॅम आणि खरंच म्हणजे खरं च सगळेजण खूप आनंदाने आणि खरंच म्हणजे ते म्हणजे त्या दिवशी प्रत्येकाने एकमेक शी गोड बोलाव जस की प्रत्येकांमध्ये जो काहीे असो दुःख असत किंवा काही वादविवाद असतात ते त्या दिवशी म्हणजे जे काही संपूण सगळ्यांनी एकोपाने यावं असा जो काही तो सण आहे तो खरच खूप छान असा सण आहे मॅम जस की तुम्ही पहिला भोगी बद्दल सांगितलं तुमच्या पद्धत तुमच्याकडे जशी जी भोगी बनवली जाते तशी ती मी आमच्या कडे ही खूप छान पद्धतीने भोगी वीढवली जाते जस की जस की आता लहान सकाळी लवकर उठतात बा मग देवपूजा वगरे करतात देवपूजा केल्यानंतर भोगी दिवशीच भोगी दिवशी ज्या काही ह हे आपलं लोटके वगैरे असतात ते पुजतात आणि हां लोटके वगैरे हां हो म्हण हां आणि त्या दिवशीपासूनच त्या लोटकी वगैरे घेण्याची खरेदी करण्याची बायकांची अगदी घाईघाई सुरू असते मग भोगी दिवशी जी काही लोटककी असतात ती देवाऱ्यापाशी पुजली जातात मग त्या पहिले काय करतात बायका म्हणजे बाजरीची भाकरी रायाचा भाग कांद्याची पात गाजर आणि हरभुरे आणि परत लोणचं पापड त्या ह्याच्यावर ताटावर असं छान अस सुंदर असं ताट त्या तयार कर त्या दिवशी अग म्हणजे ज्या काही मिक् भाज्या आहेत जस की वरणा अ मूग परत नाही मूग जास्त शक्यतो करून नाही वापरत वरणा परत- आ त्यामध्ये वांगी अ वटाणा आणि हो वटाणा बटाटो बटाटो सुुद्धा हा हसारखे म्हणजे ज्या काही आपल्या पालेभज्या आहेत त्यामध्ये मिक्स करतात म्हणजे जस की तो वैज्ञानिक दृष्ट्या आपण पाहायला गेलं तर त्या दिवशी त्या जे काही पाले म्हणजे जी काही पालेभाजी आहेत त्या पोटामध्ये जाव्या. जास्त करून त्या त्या काळात त्या मध्ये दिवसात पालेभाज्या खाणं करतात त्या मध्ये आपण डेली मध्ये अस जास्त आता खाऊन खाऊन कंटाळ लेला असतो, म्हणजे त्या आता वर्णा वगैरे त्या काळात म्हणजे त्यावेळेला म्हणजे सुरुच असतो मग आपल्याला त्याच काही बोरिंग म्हणजे जास्त खाऊन खून कंटाळा आलेला असतो. अस मग आपल्याला सगळी मिक्स अशी भाजी त्यावेळेला खूप चविष्ट अशी लाग त असते. मग अशा पद्धतीन आपण ती म्हणजे भाजी बनवत असतो मग त्या बायका येत म्हणजे घरी जी बनवतात भाकरी बनवतात आणि तेी ताट सजवतात मग पाच भाकरी करून त्या पुन्हामध्ये लोटक्याला आधी म्हणजे पुजतात की त्यात मग त्यात हरभरा, ऊसाचे ऊस, आणि असे म्हणजे अनेक जे काही आहेत ते त्याच्यामध्ये घातले अस गाजर म आणि अ घात अ गाजर गाजर ह्यासारख कि अनेक हे घटक त्याच्यामध्ये घातले जातात व ते घातल्यानंतर घातल्यानंतर त्या लोटक्यांना पुजलं अगदी मनोभावी बायका देवापशी ठेऊून पुजतात मग तो जो काही ह भाकरीचा नैवेद्य आहे तो नैवेद्य त्या देवा म्हणजे जे काही लोटक्या आहेत. त्या लोटक्यापाशी जाऊन देवाऱ्यापाशी पुजतात मग नंतर काही गल्लीतल्यांचा जो काही शेजारी वर्ग आहे किंवा जो त्यांची काही भावकी असेल तिथे चार पाच घरं असतील अगदी मुस्लिम म्हणजे ज काही दुसरे म्हणजे दुसऱ्या लोकांना सुद्धा त्या भाकरी वाटप करत असतात मग एकमेकीच्या घरी जाऊन हळदी कुंकू कुंकाच म्हणजे हळदी कुंकू त्या दिवशी देत असतात मग अशा पद्धतीने जी काही भोगी असते. ते आमच्या आमच्या डे साजरी करतात. मग आता दुसऱ्या दिवशी काय येतात आपली मकर संक्रांती जस की तुम्ही मॅम सांगित तल की वैज्ञानिक दृष्ट्या पाहायला गेल की त्या म्हण थंडी दिवस खूप असतात. काळा रंग आपल्या नॉर्मल म्हणजे उष्णता. अ निर्माण करतो आणि आपला आपल्या शरीराला उगदारपणा देतो. मग त्या दिवशी एक म्हणजे वर्षात एकच दिवस मग कलर मग अनेकांना काळा कलर करण्याची परमिशन नसते किंवा त्यांच्या घरी चालत नाही. पण वर्षातून एक दिवस तो काळा कलर त्या घालत असतात आणि खरंच त्यांना म्हणजे अ म्हणजे घर काळा कर घालून म्हणजे हळदी कुंक वाला वगैरे वगै ते जात असतात आणि काळ कलर ची साडी नेसून त्या हळदी कुंकू वाला जातात, अगदी लहान मुलांचे बोरनाने वगैरे करतात. किंवा नवीन ज्या काही स्त्रिया असतात त्या स्त्रियांचा सुद्धा बोरनान वगैरे केलं जातं आणि त्या दिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला, सगळ्यांनी एकोप्याने या म्हणे रहा रहा आणि बायका घरोघरी बोलून म्हणजे काही सुद्ध काही म्हणजे काही पण भेट वस्तू त्यांना ज्या काही लागणार आहे जसं की घरात ज्या अं आहेत तस म्हणजे भेट वस्तु राहणार आहे त्या त्यांना गिफ्टस देत मग अशा पद्धतीनं जे काही हं तीळगुळ घ्या गोड बोला हाच मकर संक्रांतीचा सण अ सह्य होतो मॅम. आणि त्या दिवशी पोळ्या ही असतात ओके, ओके मॅम हा.
तुम्ही म्हणजे मकर अगदी भोगी पासून संक्रांत कशी साजरी केली जाते आणि वेगळं म्हणजे तुम्ही सांगितल्या की त्या दिवशी भेट वस्तू वगैरे दिल्या दिला जातात मग भेटवस्तू वगैरे देणे घेणे हे म्हणजे खूप छान वाटतं म्हणजे सरप्राईज सारखं म्हणजे आश्चर्य देणाराच म्हणजे वाटतं म्हणजे हा सण हा आनंदात उत्साहाचा आणि सर्व शेजारी पाजारी एकत्र येऊन आनंदाने साजरा करण्याचा आहे. आणि त्या म्हणजे तुम्ही खूप छान पद्धतीने मला सांगितला आणि तुमचे दहा मिनिट मला म्हणजे दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ना.